प्री पे का
हा येतोय तुला येत नव्हता का.
न्हवता अहो ते इथ म त अ रेंजचा प्रॉब्लेम झाला होता ना. इकड पाऊस पडाय लागलाय ह. इकड पाऊस पडाय लागलाय ना त्याच्यामूळ म्हट ल रेंज चा प्रॉब्लेम झाला असेल मग म्हणलं कट करावा आणि डबल लावावा. बोल बाकी काय चाललय तुझं काय नाही बसलोय तुझं काय चाललंय.
काय नाय मी पण जस्ट जेवली आणि बसलिये.
हम्म हम्म हम्म हम् नाही जेवायचं थोड्या वेळा
अ न्यूज बघितलीस का.
कशाची
ते आपल्या इकड पाणी पाण्यात किती प्रमाणात तर केमिकल सोडलय आणि त्याच्यामुळ तर र डाय हेचा प्रॉब्लेम होय लागलाय सिरयस कॉज होय लागलेत. डायरिया म्हण गॅस्ट्रो हे अस लं होय लागलेय काय काय हम्म.
ती नाय अजून लावलेली.
हम् आणि पाणी म्हणजे पाण्यात आपल्याला ती नदीतून येतय त उकळून पिलं तरी पण धोका आहे सांगितलंय त्याच्यामुंळ मग तर माणसं तर बिसलरी वगैरेच पेय लागलेत बा बाहेरचं पाणी.
हो.
हम्म पण काय पण मन बिस लरी जरी असली तरी पण पाणी तेच आलना कुठं कुठ जाऊन पण काय आरो म्हणा किंवा सगळीकडे आता काय हेच आहे माणसं जरा पण काळजी घेत नाहीत कसं पण पाणी पाण्यात प्रदूषण होत चाललंय परत रासाय रासायनिक सगळं पाण्यात सोडतेत त्यांना इतकं पण कळत नाही की माणसांना ते
नाही नाही नाही वाढत्या लोकसंख्येनुसार आणि ती इंडस्ट्रीज इंडस्ट्रीज मधला कचरा परत इकड तिकडचा कचरा गावचा कच रा सगळं ही आणि केमिकलचं पाणी सोडल्यामुळ ती तसं झालं मग ते आणि पाण नदीतलं आणि तिथल्या पाण्याचे मासे मास कसे तडपडते ते बघितलेस का.
हम्म तेच की आणि पण आता कचरा तर बघ की कचरा तर जास्त करून प्लास्टिक. परती अ पाण्यात राहणारे बघ जे सगळे मासेे म्हण किंवा दुसरे प्राणी म्हण ती प्लाॅस्टिक खातेत वगैरे त्यांचा मृत्यू होऊन जातो किंवा अ मायक्रोप्लास्टिक पण आपल्या पाण्यात येतच की आहे का नाही आपण म्हणजे जी ज्यांच्या घरी नदीचं पाणी येतं डिरेक्टली किंवा म्हणजे पाणी कस बायका वगैरे जाऊन आणतेत बघ अशी काय काय, अ शिक न शिकलेले माणस त्यांना कळत नाही ना, की म्हणजे कसं ही केलं पाहिजे किंवा काय? आणि काही काही लोकं तर त्याच्यावर आवाज पण उठवत नाहीत.
हम्म, ती पण आहे आणि काय काही काही ना त्याच्यातच सामील व्हायला लागलीत, काय मला काही कळनाच झालंय.
हम्म, तेच की.
आणि त्याच्यामुळं डॉक्टर पण दवाखान्यात पण लय गर्दी झालीया, सगळ्यांचं म्हणजे असं सगळ्यांचं म्हणजे एकच दुखणं, की पोटात दुखतंय पोटात मोठ्या प्रमाणात पाण्याचं इन्फेक्शन झालंय. परत अ पांढऱ्या पिशी वाढलीत्या. म्हटलं तसली असलीच पेशंट येतीत आणखी.
हो आता हे तर झालं बघ नदीच्या पाण्याचं, ते एवढं हे केमिकल वगैरेच पाणी झालय पण, बोरचं पण पाण्यानं कसा त्रास होतोय माहित आहे का माणसांना आता, चार हम्म
काय माहितीय का, बोरच्या पाण्यात लय मोठ्या प्रमाणात क्षार अस आणि आणि आणि त्याच्यामुळे किडनी स्टोन आणि किडनीस्टोन अ जास्त मोठ्या प्रमाणात होऊ शकते, त्याचा धो का असतो आणि दु सरी गोष्टं आणि बोरचं पाणी पिल्यानंतर काही काहींना सवय असते, काही काहींना सवय नसते. बोरचं पाणी पिल्यानंतर कायकासनी पोटाचा पण त्रास व्हाया लागतो, त्रास होतो आणि पोट पण आपल्या असं गुड गुड गुड गुड करत असते सारखं सारखं सारखं.
हम्म, आणि ती तुला माहिती का आता आमच्या इकडं तर अ म्हणजे, त्या बोरच्या पाण्यानं केस गळती पण इत की इतकी होती का नाही, कि बोलायलाच नको, एक तर बघ की आपण शॅम्पू वापरतो केमिकल हे असलेले ते तर झालीच, आणि तरी पण ह्या बोरच्या पाण्यानी इतकी केसं वगैरे पळतेत, काय आणि नंतर काय काय त्वचेचे रोग होत्यात.
हम्म, हे असल्या पाण्यामुळं, काय करायचं काय कळत नाही आणि काहीतरी ह्याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. आहे का नाही?
आग एक्शन घ्यायला आता ऍक्शनच कोण घेणं झालंय, तर त्याला काय करायचं आता दूषित पाणी आता तु बघ ते सगळ्या आपल्या पाक अ स
भागात हम्म भागात भागात हम्म, अख्ख्या भागात आपलं तेच आहे चालू, हम्म.
ह
हम्म
आपल्या नळाला पण हिरवगार पाणी याय लागले, आता काही.
हम्म, तेच की. मग आता बघ कि माणसांनी
आणि माणसांनी काय केलं माहितीय का, माणसांनी लय मोठ्या प्रमाणात नदी पण दूषित केलीत्या. मोठ्या प्रमाणात कचरा बिचरा आणून नदीत टाकायला लागलेती, जी ती उठतंय काय घरातला कचरा निघल त्यो नेऊन नदीला टाकतंय.
हम्म, आता तर बघ की ही आता गणपतीचा सण येईल, तर त्यात पण आता त्या पलं काय म्हणतो आपण, अ कशाच्या मुर्त्या असत्यात रे? अ प्लास्टर का काय ते, पी ओ पी च्या हम्म, पी ओ पी च्या मूर्त्या पण मला असं वाटतं की आता बघ, किती तर आयडिया नवीन नवीन माणसांनी काढल्यात की माात मा तिच्या मूर्त्या बनवणे त्यात हे करणे काय म्हणतो त्याला बिया टाकणे मग ती विसर्जन ल्यानंतर कुठ ना कुठ तर झाड उगवूनच येईल ना आता विसर्जन पण काही काहीनी बघकी जी माणसं शिकलेली आहेत ज्यांना कळतंय ती माणसं तर मातीच्या मूर्त्या घेतेत म्हणजे चतबी अस बी असते ते घरीच विसर्जन करतेत आणि ती पाणी अ वतून देतेेत मग तिथ ना कुठं ना कुठं तर झाड उगतंच म्हण ह क नाही पण श्रद्धा असावी पण अशी पण नसावी की जेणेकरून दुसऱ्यांना त्रास होईल
होय
पण काय काय आता बघ गण इतकी जण म्हणजे असं हे करतात तर मंडळाचे गणपती असत म्हण किंवा घरात बसवत किती बघ ना किती काय थोडे लोक आहेत का किती तर लोकांच्या घरात बसवतेत आणि विसर्जन किती मोठ्या प्रमाणात प्रमाणात केलं जात त्यात म बघ आता हार आले नंतर त्या गळ्यातल्या माळा बिळा सगळ म्हणजे जे डेकोरेशन साठी वापरलेलं आलं सगळं टाकून देते म्हणजे कुठं ना कुठेही थांबवला पाहिजे नाहीतर मग पुढं जाऊन इतका त्रास होऊन आत्ताच बघ ना नुसतं ते केमिकल युक्त पाणी आहे तर किती ह होत आहे आणि काही काय माणसं अफोर्ड करू शकतात तर ती घेतेत पाणी विकत म्हणजे नाहीत करू शकत त्यांना तर डबल त्रास आहे बघ की दवाखान्याचा म्हण किंवा पाण्याचा नाही का नाही
होय
हम्म
तकी आणखीन ही पण असतय र कलर बिलरच आणखीनलंय त्याच्यामुं दिवशीित पाणी येतं कलर तू पाणी आपण आपल्याला प आपल्या काही काय लोक तर प्यालाच पिण्यासाठी त नदीच पाणी वापरते ते ना
हम्म आता आता बघ आता तुला माहितीय का की डिरेक्ट पाणी काय माणसांच्या रानात येतात जी शेतकरी म्हण किंवा, रानात कामं करायला जाणारी माणसं म्हण काय काय वेळीस कसं कि नाला आलं पाणी किंवा चेंबरच पाणी किंवा चेंबरच ना आहे नळाला येतच ना
ब जा ब
ती पाणी पितेत
ह
हॅलो
हा ह
हम्म त्याच्यामुं पण मग त्यांना प्रॉब्लेम होतो असं आणि ही
हो
झालं पाण्याचा आणि किती तर मोठ्या प्रमाणात तर आता वायू प्रदूषण पण माणसं करायला लागलेत कितीत मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज अ काय म्हणतो आपण हार्मफुल गॅस निघत कार्बन डायक्साइड म्हण बाकी बाकीचे म्हण किती तर प्रमाणात त्यांना पण त्रास होतो इतकं इतकं पोल्युशन होतं प्रत्येक जी ती बघल ती स्वतःच्या गाड्या वापरतेय आणि गाड्या वापरल्या तरी पण सर्व्हसिंग करत नाहीत मग दुहूर जास्त ये ना म्हण हि प्रदूषण किती होतंय बघकी वायू प्रदूषण पण
वायू प्रदूषण झाले आणि काय ते एखादा कार्यक्रम बरक्रम असला तरी माणसं मोठ प्रमाात डीजे बीजे लावतील भव्य मिरवणूक सोहा बेळा काढती ती त्याच्यामुळे ध्वनी प्रदूषण होत या आणि काय काय, म्हाताऱ्या माणसना गोष्टीचा मोठ्या मोठ्या प्रमाणात साऊड बिऊन लावल्यानंतर मात्र माणसानं अ त्रास मोठ्या प्रमाणात होतो त्यांचे ठोके बिके वाढतात
हा बरोबर आहे हार्टचा त्रास असतो मग ज्यांना किंवा अ ज्यांना बघा आता ऐकू येत नाही त्यांचा पण म्हणजे सेनसिटिव्ह हे असत कान वगैरे त्यांना त्रास होतो बरोबर आहे किंवा लहान मुलं म्हण असं ह्याची काळजी घेतली पाहिजे नाही तर मग अ पुढं जाऊन त्रास होऊ शकतो भरपूर
माणसाने काय कायबी पिवाडतो
हम्म बिग पिझ्झा आता तुला माहतीय का लहान लहान मुलांना पण हार्टचा प्रॉब्लेम म्हण किंवा हचा काय म्हणतो आपण डायबिटीज शुगर बिगर हो्हाय लागते हि हि सगळं त्याच्यामुळे झाले न काळजी घेण्यामुळं किंवा भारतीय जंक फूड म्हण किंवा भेसळयुक्त काही खाल्ल्यामुळे हो ज होतय सारखं चालूच आहे बघ आधीची माणसं बघ कशी सारखी आजारी पण पडत नव्हती पण आता तसं नाही आत्ता तर सारखं टिप टिप टिप टिप आजारीच पडते माणसं
होय त्याला कनी त्याला कारण पण तशी, आहेत ना
बरं बरं
मोठ्या प्रमाणाने माणसाने निसर्गाची ही केली झाड तोड केली सगं केलं रस्त बांधली त्याच्यामुळ जंगलात प्राणी
हम्म बरोबर आहे घरात
हम् माणसांच्या काय काही घरात येऊन बिबट्या बसायला लागलं ना त्याच्यामुळं
हो बरोबर आहे आता बघकीी कितीतर न्यूज आल्या कितीतर बिबट्यांनी हल्ले केलेले माणसांवर
हम्म त्यात माणसं जखमी झाली झाली ती झाली
हम्म तेच क चल मग जे जेवन घे मग आपण बोलूया
हा ठीक आहे ठेऊ का
चला हां हां ठेवा